हॅलो हा आवाज येतोय ना
हो आवाज येतोय ना माझा
हा येतोय येतोय बोला,
हम्म कशा आहात.
मस्त तुम्ही हो, झालं निवांत बसले काम करून,
हो ना आणि मुलं वगैरे झोपले मुलं वगैरे झोपली का ठेवते
नाही झोपली शाळा आहे ना उद्या
हो हो हो झोपले असतील ना आता हे काय आता चाललंय आमचं ते अ आता आहे मुलं आमची आणि जेवण वगैरे झालंय बर का पण काय चाललंय थोड्या दोन तीन महिला आल्या होत्या. आपल्या प्लास्टिकच नाही का उद्या म्हंटल की चला आपण प्लास्टिक निर्मूलन ती एक हे करूया महिला महिलांची मिटिंग घेऊया नाही का आपल्या सोसायटी मध्ये काय होतआमच्या सोसायटी मध्ये एवढा म्हण जे का प्लास्टिक चा कचरा हो आणि अ सगळा तो आणि प्लास्टिक किती घातक आहे ते विघटन होत नाही प्लास्टिकचं
मायना
आपण समजायचं कोणतही भाजीपाला आहे त्याच त्याची खत तयार होतात.
हा बरोबर तस प्लॅस्टिकच नाही काय होत.
प्लास्टिक कुजत पण नाही ते विघटनच होत नाही. जमिनीत उरल ना तर ते दोन वर्षांनी जरी म्हणजे आपण समजायच शेतामध्ये वगैरे तुम्ही ति जमिनीमध्ये समजायच ते गाडलं गेलं आणि दोन वर्षांनी पून्हा ते नाही का ट्रॅक्टर आपण सारख सारख फिरवतो आल्टी अल्टी पलटी करत राहतो आणि त्याच्या मध्ये ती आणि हो प्लास्टिक वरती आलं ना ते जसून तस असतं कुजलेलं सुद्धा नसतं. दोन दोन वर्ष पण कधी कधी प्लास्टिक कुजत नाही एवढं म्हणजे प्लास्टिक हानिकारक आहे आणि काय होतय माहित हे प्लास्टिक पासून सगळे आजर झालेत. तुम्ही सांगा आपण काही जरी गेल तरी प्लास्टिक च्या पिशवीत खायाला पण केल प्लास्टिक
हो आता सर्व जास्त ते प्लॅस्टिकच सगळ वापरताय मध्ये बंदी केलेली पण आता ते परत सर्व
हो ना हो हे सगळं मग ते बंद केलं होत मध्ये बंद केलतो ना प्लास्टिक वाल्याना दंड लावला होता. ते खूप चांगलं होतं. पण आता काय झालं परत, हॉटेलवाले झाले कोणते नाही का मी तर तुम्हाला सांगते की, मी किती वर्ष अस होत. प्लास्टिकच वास लय आणि प्लास्टिक कळतय तशी मी माझ्या स्वतः कापडी पिशव्या शिवलेले. कापडी पिशव्या कापडी पिशव्या घेऊन बाजारात जाते. भाजीपाला आणायला मी कधीच ती प्लास्टिकच्या पिशवी मध्ये हा माझ्याकडे पिशवी नाही मला प्लास्टिकची पिशवी दे म्हणतच नाही अजिबात,
चांगलं आहे ना. आता किती आणि रोड वर वगैरे असे नुसते का पिशव्या वगैरे टाक असतात स्वच्छता आता स्व -च्छता पण नसते अजिबात
हो आणि हे खूप आणि कस माहिती आहे का गरम गरम काही काही गरम गरम पदार्थ वगैरे त्यानी आणि शरीरासाठी हानिकारक आहे कॅन्सर वगैरे हे सगळे आजार बीपी शुगर हे सगळे. प्लास्टिक आणि खत यांनी सगळ चालले. हेचे सगळे नाही का हो केमिकल केमिकल जास्त केमिकल जास्त झाले. केमिकल आणि प्लास्टिक हे. शरीरामध्ये म्हणजे एवढ झालय आणि त्यात तर तुम्ही सांगा आपण खातो नाही का. पातीलले बघा पातेले कोणते अल्युमिनियम. घरामध्ये अ कढई अल्युमिनियमची. त्याच्यामध्ये. ा आपलं जे आपण जे खातोय ना ते आपण एक एक तीळ म्हणजे त्याच्यामधलं नाही. एक एक ग्रॅम म्हणजे नाही का एक एक असं कणकण आहे ना एक एक मिली. ते एक एक मिली जरी उतरलं ना तर आपल्या शरीरात जातय पहिले इंग्रजांच्या काळामध्ये पुस्तक आप माण त्यांना ज जेलमध्ये टाकले ना तर त्यांना खायला ये ना अल्युमिनियमची भांडे होते आणि तेल अलुमियमच्या भांड्यात खाल्ल्यामुळे तो माणूस काय व्हायचा तो अलुमिनियमच्या भांड्यामध्ये खऊ खाऊ खाऊ त्या शरीन जा ज जाऊन जाऊन आजारी पडायचा म्हणजे तो न मारता मरून जाणार म्हणजे न मारता माणूस मरणार
अ हा
अशा हा अशा पद्धतीने असायचं आणि त्याच्यानंतर रच्या का
आता सगळे सगळ्यातच आता फॅशन आले सगळ्या गोष्टी त्याात
अ तसच म्हणजे अल्युमिनियमच नाहीच वापरलं पाहिजे ना अल्युमिनियम च वापरलंच नाही पाहिजे सगळं तुम एक तांब्याचे आपण आहे ना कढई पातेले ाय दध त आपल्याला तांबच हो तांब तुम पाणी पिल्याच्या नंतर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं त्याच्यामधून आपल्याला वे जीवसत्व पाहि ना आपल्या शरीला जीवसत्व तयार होतं जवव आपल्या तब्याच्या क जेवणे जी बनवली तीा जीवव च असला एकाम तु्ही नाही आमच्या लोखंडच्या कडे मध्ये करा पण लोखंडच्या कडेमध्येध्ये करत नाही द महिला आजकाल हे आणि हे सगळ काय झाले माहिती का शरीरासाठी नाही का सगळं हानिकारक हानिकार
ह आणि आता ते लोखंडी वगैरे कोण युज पण नसेल करत कोण
लोखंडाची युज कोण करत ते आता लोकं पहिली जुनी लोक लोखंडाच्या कडे मध्ये ते हो पहा पहिली लोक नाही का हा तुमच्या इकड पण पहिली लोक नॉनव्हेज म्हणजे माशी वगैरे फ्राय करायची असेल ना तरो लोखंडाच्या कढईमध्ये लोखंडाच्या तयावर फ्राय करायची
म काय
आणि त्याला चोख पण वेगळी होती
हा चव वेगळी जास्त मिळाल त्याला
कलाय ना मजाशी हम्
आता नाही कोणते वापरत
आता वापरत नाही पण त्याच्यासारखे म्हणजे हा त्याच्यासारखं जीवन पण नाही आणि त्याला चव पण वेगळीच होती त्या गोष्टीला. त्या भाज्यांना चव होती. बोंबिलची भाजी बनवायची, माशांची भाजी बनवायची त्या छोट्या कढईमध्ये आणि अं तव्यावरती भाकरी असायच्या, लोखंडी तव्यावरती भाकरी असायच्या. कसलं आरोग्य होत आणि किती वर्ष जगत होती ती लोक.
हो आत्ताचे लोक काय आत्ता जन्मतात आणि लगेच जातात.
शंभर वर्ष सारखी झाली आता.
हो ना तेच झालंय.
हो.
आता नाहीये जास्त कोण दुनिया बघू शकत. ते आता सगळं ते खाऊन सगळं खाण्यात पण काही ना काहीतरी असतंच. सगळं बाहेरच आणि आपण जे हा आपण जे वापरतो त्यात पण भरपूर आता साबणच बघा साबणामध्ये पण केमिकल
सामनामध्ये काय आहे ते पण आता तुम्ही सांगा पहिलं आपलं कोरफोड वगैरे टाकून साबण घरी बनवायचे.
हो आयुर्वेदिकच सगळी लोक वापरायचे.
आता कोरफड म्हणाले की नको. पहिले कोरपड खायची लोक.
काय ते औषध ना कोरफड
पहिलं म्हणजे खूप असं हे होतं आणि पहिलं म्हणजे वेगळंच होत आणि आता काय हे झालंय जर्मन ते इंग्रज घ्या काळापासून हे नंतरच्या पिढ्यांमध्ये हे जर्मर वगैरे पहिले लोकांकड पितळाची भांडी घरा घरामध्ये सगळं चकचक होत. पितळाची भांडी, तांब्याची भांडी होती का नाही आप आपल्या आजी आजोबांकड?
इकडे तर आहेत अजून मंदिर
माझ्या तर म्हणजे आईच्या आईच्या घरामध्ये पण आई च्या घरामध्ये पण खूप पितळेचे भांडे असायचे.
तेच ना आता ते काही सर्वच सगळंच कालच पूर्ण बदलून गेलाय.
काय म्हणाले?
आत्ताच पूर्ण कालच बदललाय ब म्हटलं.
हो ना काळ बदलून गेलाय सगळा. जुनं काहीच नाही राहिलं जुनं म्हणजे काय नाही ना हे काय झालंय हे ऐंशी पंच्याऐंशीच्या नंतर फॅड तयार झा लोकांचं फॅड म्हणजे अ अ वेगळ काहीतरी म्हणजे कोणतरी तू कशी वागती, तर मी तुझ्यापेक्षा डबल वागणार. ते कसं आहे तर त्याच्यापेक्षा डबल करणार आणि शर्यती एकमेकांना हो, हो, हो. हम्म. एकमेकांना बघून शर्यती तयार झाल्या. महिलांच्या, मुलांच्या अस झालेल हाय. तिन ते केलं तर मग मी पण करणार आहे.
करणार हा ते जास्तच झालंय आता ते प्रमाण जास्तच वाढलंय हे.
हा अशाच प्रमाणात आणि त्याच्यामुळं म्हणजे हे नाही म्हणजे पण कोण ते आता प्लास्टिक प्लास्टिकची भांडी काही काहीच्या घरामध्ये प्लास्टिकचे डबे अरे मुलांना तर कधीच प्लास्टिकच्या भांड्यात तुम्ही सांगा गरम पोळी करून द्यायचे. प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भाजी गरम, गरम द्यायची. त्या प्लस्टिकच काही विघटन हु
होय, होतच असत होतच असेल ना हो.
प्लॅस्टिक त्याच्यासाठी त्याच्यासाठी नाही का मुलांना कधी प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण द्यायचं नाही.
तेच ना त्यांनी पण त्यांना पण त्रास आणि बारक्या मुलांना तर जास्तच
हो हो हो जास्त त्रास होतो मुलांना त्याच्यामुळे नाही का मुलांना ना प्लास्टिकच्या भांड्या डब्या प्लास्टिक च्या डब्यामध्ये आ काही काही नाही काते प्लेट भेटतात ते भात भाजी पोळी भात वरण भात ठेवायचे प्लास्टिकच्या प्लेट निघाल्यातना आता नवीन मार्केट मध्ये त्या आपल्या घरामध्ये स्टील ची ताट असेल ठीक आहे ना स्टीलच
आणि स्टीलच पण डब्बा भेटतात म्हणजे तेच वापरायला पाहिजे सर्वांनी ते
भेटतो तो वापरायलाच पाहिजे ना ते मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी स्टील वापरा पित पितळ वापरा तांब वापरा तुम्ही ह्या गोष्टी वाप परा ना तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाहिये प्लास्टिकचे शाळेमध्ये जाताना ते आवर्जून शाळा चालु झाल्यात आता दोन तीन दिवस झाले पाहते मी आपल्या ज्यांचे छोटछोटे मुल आहे प्लास्टिकचे डबे घेवुन आले प्लास्टिक काय तर हरवतोय हरवतोय कसला तुम्ही व्यवस्थित द्या त्याला टिफिन टिफिन हो टिफिनची वेगळी बॅग द्या त्याला आपल डब देतोय ते शेजार ती वेगळी बॅग द्या ना काहीच काहीच प्रॉब्लेम नाही
हम तेला पाहिक
चालतय ठेवु काय मी तुम कॉल नंतर करते
हो ठीक आहे चालेल
ओ हो हो